हॅलो, हॅलो. आवाजच चालू नाय.
टाप करी तर एक कॉल झरो मिनिट कप्लीट हुंतूया सारखी फन ला घेऊ. हॅलो हॅलो.
हॅलो.
हा बोल.
हॅलो.
हॅलो.
जोरशे बोल गे.
आगे तू आवाज बडा ना.
बडाच है मेरा आवाज वा. जोरात बोला. जोरात बोला का ते.
पहिले पहिले इशी मे कॉल लगई क्या? आणि व ऑटोमॅटिक पूर्ण झाले आहे काय आणि झिरो मिनटच दिखाया बाई.
दिवसाला हा बोला ऐसा
एक कॉल गे.
हम्म.
हॅलो.
मराठी म बोल करोया नाजी.
नाजिकोच दे मे बुलतू.
मराठीत सांगा, जेवलासा का नाही?
जेवलो.
घरात किती जण हाय? काय कराय लागलायसा?
घरात चार भूत हायत.
तीन भूत घरात तीन भूत हायत.
क्या?
घरात तीन माणसं हायत मला धरून चार.
जीवलस का? आ?
आगे तू मम्मी से आ आ क्या कर रहे ना आजी को दे.
जिवलीस काय?
जेवलो की
काय- काय जेवलीस?
जञणी
मराठी म बोल ग.
दुपारी खिचडी केलती, खिचडी आणि चिकन आणलेल मग मी ते विदाऊट मसाल्याचं काढून घेतलेलं मग ते चिकन आणि खिचडी खाल्लो. आता त्रास व्हायलाय पूर्ण अंगात जीव नसल्यासारखं व्हायलय, सकाळ संध्याकाळी तसच होतय. दम भरल्यासारखं वगैरे
जरा फिर
कॅ फिरत्या कॅ काय फिरायचं?
हा
ह काय फिरायचं इथं उठून बसायला होईना झालय एवढी ताकत नसल्यासारखं
तिकड तिकडं जरा जेवलीस न
नाही
वा
नाही ग तू फोन खाली ठेवल्यास काय?
आ?
फोन खाली ठेवल्यास काय?
धरलाय वरती
आवाज कमी यायलाय.
तुझ्या फोनचा आवाज कमी आहे, बारीक याय लागलाय.
वलाय
बडाच मरा पण
वाढवलाय मी तुमचा कमी असणार आहे. तुझ्या फोनचा आवाज कमी असणार आहे.
आता यालागलाय गं
नाही जरा जरा यायलाय, जरा जरा यायला आहे.
हम्म.
ह
झोप बस कुठं गेलाय नवरा? गाडी लावल्यास का उघड आहे दार
हां
दार उघडा आहे का कडी लावलीया?
कडी लावलीया.
नवरा कुठ गेला?
तू पण या बा उद्या या कि मी म ुम तू आणि अबा उद्या या कि म तुमच्या सोबत येतो.
त उद्या चालल्यात तिने तर गाडी भरायला कुणाकुणाचे लावून दिल्यात उद्या आमची भरणार आहे म्हणले. जाणारच वाटत त
मग तेन कधी येणार
आता फोन केला गाडी भरायला लागल.
प
फोन केल्याला आत्ता मी तेवहा आत गाली भरायला लागत मगले. उ्या जाणारच वाटत तुम्ही. भाड्या नाही पहिला बसल्यात दोन महिने झाले. आता भाड्यालात लो आचारचच ना तर भाड नाही. म्हणून आलमेलना पळवून आल्या तिने भाडे करा साठी. भाडा घरच सगळ द्यायचं आहे म
हम्म
आा
म्हणजे पुन्हाशी
चार दिवस थांब येतात.
मग शिकऊ जनवायच जागतीने कुटुंबामंत्र
हा
तो सोड म्हणताना म्हण सोडून जाला हे ग बा आहे.
काय?
तू सोड म्हणताना सोड नाकाम झाला म्हण
राऐकुय लागल नाही हॅलो.
हम्म
भाकरी खाल्ली का नाही.
क्या?
भाकरी खाल्ली की नाही.
नाही तिन बागेतल्या भाकरी आणलेली.
भाकरी केली नाही सासू.
इथ यांच्या बुद्ध होत्या त्याने सगळेजण खाल्ले मी नाही खाल्लीं. मला घालून पण दिले नाही.
केली नाही भाकरी.
अ
हम्म
तुमचा आवाज येईना झालाय जरा जोरात.
भाकरी किती केल्याली.
केलेल नव्हत बागेतन आणलेल होत.
आ
बागेतन आणलेल होत.
हम्म
खर सगळीजण उच खाल्ल मी खाल्लोच नाही भाकरी.
लेकीला गरम करून दिली का काय तेच खाल्ल.
तेच दिल्या.
हा.
तेच दिल्या.
नवरा काय ते खाणार बागेतलं.
आ.
काय ऐकू येईना झालंय जोरात बोल जरा.
इथ आहे का बागेतला.
भाकरी अर्धी खाल्ल्या. नंतर तांदूळ खाल्ला.
भाकरी खात आहे.
आ.
मी खात नाही सांबार.
हम्म.
काय माहिती बाई.
हम्म.
मागत नाही का ती गरम.
चहा नाही.
भांडी त्यान नाही घासली म्हणून काय म्हणली.
भांडी तेन घासली का काय तू?
मी नाही घासलो. तिझ ती येऊन घासली. तिझं ती येऊन घासली. मी घासलोच नाही.
हम्म.
काय आणि?
काही म्हणली काय घासू नये म्हणून.
हम्.
काय म्हणली काय म्हणली घासली नाही म्हणून.
हम हम. ह मी पण मुद्दाम केलेलो नाही. मी पण मुद्दाम केले नाही म्हणल.
हॅलो.
हम.
हम्म.
मी पण मुद्दाम केलो नाही.
येऊन घासलीत.